नमस्कार म्हटलं त एक कशा आहात तुम्ही
हा मी बसेत तुम्ही कश आहे
आम्ही पण मज येत मस्त आहे
काय चाललं
तुम काही नाही रोज काम आप हे का ते करा झाला स्वयंपाकाचा टाइम परत स्वयंपाक करायचा थोड्या वेळात
हो बरोबर मी आता चहा पाणी केला आता असयचा त
हो तेच विषय असतो आपलं बायका म्हटलं का तेच असतं सकाळी उठा आवरा स्वयंपाक करा हे करा ते करा आ मुलांची शाळा चालू झाली त्यांचे डबबे बनवा त्यांचा आवरा त्यांना शाळेत पाठवा त्यांचा अभ्यास घ्या तेच काम चालतं बाकी काय आहेता दुसरं परत दुपार झाली का ते संध्याकाळ झाली का तेच
सकाळी सात वाजेपासून काम चालू झाली तर रात्र दहा वर
चालूच असत आमचं तस सकाळी साडेपाच पावणे सहा वाजेपासूनच चालू होऊन जातात अस कस मग मुलाची शाळा लवकरचते साडे सहा सात पर्यंत त्यांची गाडी येते मग त्यांना नाही उठवायचं आपण नाही लवकर उठून म त्यां डबबे वगैरे बनवाचे त्यांची तयारी कराय सग
बरोबर सकाळची स्कूल म्हटली का टिफिन लवकर द्यावाच लागणार आहे आपल्याला
तर मग त्यांचं आवरून व्यवस्थित सगळं दिलं क मग मा मागे टेन्शन नाही राहत मग असं नाहीतर मग मुला तसे गेले काही खाऊन नाही गेले नाही तर मग टिफिन ला व्यवस्थित दिलं तर मग ते चुटचुट लागते मनाला हा जेवतो का ती जेवते का अस तसं चालू राहत बरंच तेच तर काय म्हणत बाकी तब्येत वगैरे कशी
हो बाकी तब्येत बरी आहे तुमची
पण बरी आहे मुलं वगैरे किती मोठे मग तुमचे हो चहा पान अरे सॉरी ह सर या हा असं म्हणजे माहितीच नव्हतं ना मला असं. ते म्हणून म्हटलं हा. मग काय जॉब वगैरे काही कॉलेज वगैरे करते का मग
हा नाही कॉलेज झालं माझ जॉब नाही करत मी.
तर काय सांगते जेवढं लग्नाच्या आधीच जे आयुष्य आहे ना नशिबिते मस्त जगून घ्यायच आनंदात मन मोकळे काही नाही लग्न झाल्या ना माणूस दुसऱ्यांच्याच ताब्यात असत असू दे किती मोठी फॅमिली असू दे किती मोठ सुशिक्षित असू दे हे असू दे ते असू दे शेवटी माणूस अडकूनच जातो. सगळ्यांच्या बंधनामध्येत हो बंधन असतात खूप असा मोकळेपणा नाही देत ना कोणी घरातल्याचच आता मनाचा निर्णय घेत येत नाही ना कोणत्याच गोष्टींमध्ये
असं असतं
बरोबर आहे हो.
पण मनासारखे वागू शकत नाही आईवडिलांच्या घरी कसं आपण आता समजा आईने स्वयंपाक करायला लावला तर आपण म्हटलो नाही करणार मी आज तर आई म्हणते हा मी घेईल करून तसं नाही ना ल झाल्यानंतर ते आपलं आपल्याना करावंच लागेल ह नाही काही विषयच नसत तुमच काम हे तुम्हाला करणच हे नाही केलं तर मग लगेचन सुने विषयी सुर होऊन जातं लगेच कसं असत असून किती चांगले राहिले. कितीही चांगली वागली शेवटी तिचं नाव खराबच करतात लोक मग लगेच थोडं फार इकडे तिकडे झालं तर उलट छान आहे नुसत जगायचं फिरायचं ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे त्या गोष्टी करायच्या अ ह. का एकदा लग्न झालं का अडकलं का अडकलच माणूस असं असत अवघड आहे लग्न झाल्यानंतर पण महिलांना संघर्ष करावाच लागतो म्हणजे बघा आपण जेव्हा मुलगी जन्माला येते घरी पण आता नाही म्हटलं तरी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलींना रोखटोक असतेच इकड जायचं नाही तिकड जायचं नाही हे असं करायच नाही ते तसं करायचं नाही थोडफार प्रमाणात असत बऱ्याच गोष्टी नाही का.
ते पण आणि आपले काम पण भरपूर सुर टाइम निघून जात
वेळ निघून जात हो तो पण एक विषय असतो मुली म्हटल्या का मग कामाच असतात ना मुलगी दिसली म्हणजे हे कर ते कर स्वयंपाक शिक सगळ्या गोष्टी शिकून देतय आपल्याला नाही नवऱ्याच्या घरी जायचं आलं पाहिजे ते आलं पाहिजे सगळ्या गोष्टी शिकवून देते मग काही लवकरच काम करायला लावतात आपल्याकडे मुलींना हो
बाकी काय म्हणत
बाकी काही नाही बाकी मजेत हाय मग हेच चाललंय आपलं रोजच काम
मग काय स्वतः कशी तयारी केल तुम्ही आज
आज स्वैपाकची तयारी ना आज ना अळूचे पान आणलेली अळूवडी बनवू म्हटलं मग त्याला जरा वेळच लागतो म्हटलं चल तुझ्याशी बोलून घेऊ म्हट तुझा कॉल आला पहिले बोलून घेऊ म्हटलं मग लागो स्वयंपाकाला मग काय तो स पका ते जेव करू म्हटलं
तुम्ही कसे बनवता अळूचे वडे
आळचचे वडे ना अ तर मी काय करते पहिले आपलं बेसन पीठ थोडं त्यात बाजरीेचे पीठ टाकते थोड चांगले येते त्याचे मग लाल तिखट टाकते मग आपलं धनीपूड थोडस ओ ओवा पावडर म्हणजे आपलं जे असतं ते आणि मी थोडस लसण ठेचून टाकते बारीक करून टाकते लसण मग त्याच पीठ छ वापवून घेतलं का थंड झाला का मग आपलं तिला तळून घ्यायचे छान कुरकुरीत होतात ना होळ चवट हा पीठ थोडं घट्ट ठेयं म्हणजेळं ते पान पसरत नाही अस गोल गोलग दिसत छानपैकी अस असं करायचं काही सगळंच करता येत पण कुठा नाही हे करा ते कर खुटा च नाही सगळे आपल्यानाच करा खूप वेळ लागतो पसारा भांडे भिंडे बस भांडे घ क करा घरातले मेंबर जात सांगून हे बन
ते बनवा हो अकरा तर कश वाचता रात्री आवडता आवडता
अकरा वाजूनच जातात किती नाही म्हटलं ना तरी अकरा वाजूनच जातात
मग तुम्ही आळूच्या पानाची भाजी ट्राय केली अस ना
भाजी नाही केली ट्रय आमच्याकडे ती बनवत नाही आणि एवढं काही माहितीच नाही मला त्याळूच्या पानांची भाजी फक्त ऐकली आहे आणि खाल्ली मी माझ्या बायका माहिती मग हो ना माहिती कशी करताात सांगा. मग
हो सांगते ना तुम्हाला आणिचे पाण्यात चिरून घ्यायचे थोडे
अच्छा. हा हा हा
ते अ कुकर मध्ये एक ते दोन शिट्टी व वाफून घ्यायचे. हा वाफवत आपल्याला त्या आळूच्या पानासोबत चण्याची डाळ टाकायची थोडी
हा हो हो हो हो शेंगदाणे हो हो
आपल्या भाजूसारखी फोडनी द्यायची त्याला आणि नॉर्मली थोड गुळ टाकायच.
हो हो हो फोडणी दिल्यानतर आणि हिरवी मिर ते टाकायचे का आपले लाल ते
अ नाही अ मिरची तुम्ही वाटून टाकू शकता हिरवी मिरची लसूण किंवा मग तुम्ही अ लसूण नसलं खात त मग लाल मिरची
अच्छा हा हा हा हा.
ती भाजी आंबटगोड छान लागते असं थोडं
छान लागते आणि चवीलापण छान लागते. ती भा
हो चवीला पण छान लागते.
आवडतच मला पण कस आहे ना आपल्या आरोग्यासाठी पण चांगल आणि खाल्लंच पाहिजे आळूचे पान नाही का पाहिजे खाल्ले पाहिजे. खाल्ल्याच पाहिजे मग असं नाही तर असं कशातून तरी मुलाना खाऊ घातले पाहिजे. आपण न स्वतः खाल्लं पाहिजे. आणि हे कसये आपण जर घरात बनवलना तर मग मुलांना माहिती होत. मुलं पण अ खातात. मग आपण म्हटल नाही आवडत नाही हेवत पण बनवल्याशिवाय खाऊ घातल्याशिवाय नाही ना हे होत. ते काही गोष्टी हु
पण मुलांना पिझ्झा बर्गर तेच आवड
तेच आवडतं बाहेरच एकमेकांचं बघून न. त्याने का पोट भरतं का उलट हानिकारक किती हानिकारके शरीराला ते त्यामुळे किती आजार होतात त्याने थोडुक पोट भरत ते आम्ही तर नाही, देत आमच्या मुलांना जास्त जे आहे ते सांगते. आमी ना अशे स
बनवून छान लागत बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी बनवू शकतो
घरीच थोडंफार असं बनवून बनवून मग खाऊ घालतो मग पण तरी शक्यतो, जास्त ना हे पदार्थ. देतच नाही जे हेलदी ते आहेत, भाजी पोळी व्यवस्थित वरण भात असच सवय लावली. मी अशी सवय लावलेली तरी मुल मुलाना स हा आणि शाळेच्या डब्यांमध्ये मी डेली त्यांना भाजी पोळी पण त्यांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सर्व बनवून देते मग एखाद्या दिवशी मग त्यांना इडली आवडते इडली चटणी मग डोशे चट णी मग अस बदलून बदलून एखाद्या दिवशी साबुदाण्याची खिचडी असं देते पण हे पिझ्झा बर्गर हेेते हा एवढा काही विषय नाही ठेवलेला आहे आम्ही मॅगी वगैरे हेेते नाहीतर काही काही बायका तर खुशाल मुलांना ते मॅगी वगैरे देतात ते कसं थंड झाल्यानंतर त्याच पूर्ण गोळा
हो गोळा होतो आणि ते खाल्ल्यानंतर पण जड जड वाटत.
पचन नाही होत ना ते अपचन होत ना मुलांना. मग खूप सारा त्रासच होत ना ते असं जड खाल्ल्यामुळे. मी तर देतच नाही मग मुलां परत दवाखान्यात परत दवाखान्यात तेच पैसे घालायचे जा दवाखान्यात मुलांना बरं नाही वाटलं का.
हो.
आणि त्यानी खरंच त्रास होतो आपल्या सारख्यांना पण त्रास होतो ज्यांना पचन होत नाही ना
ते कधी किंवा कसे बनवले आपलं आपण थोडी बघतो ना एक्सपायरी डेट नसते त्याच्यावर.
कधी पण बनवतात ते अन कसे पण बनवतात आपल्याला थोडी माहितीे ते कसं बनवतात. पाहिजे नाही का कसं आहे काय कसं आहे बरोबर आहे की नाही आणि आपण घरी स्वच्छता घेतो नाही हे असं नाही ते तसं आणि असं खातो बाहेरच नाही का.
बरोबर.
आणि हे जर थांबवलं ना मी तर म्हणते खूप आजार कमी होतील सगळ्यांचेच हे बाहेरच खाण खूप आजार कमी होतील. आणि हे मुलं आजारी पडतात हे बाहेरच्या खाण्यामुळेच जास्त आजारी पडतात. जेवढं आपण हेल्दी खाऊ घरातलं खाऊ तेवढं आपल्यासाठी चांगलंच आहे.
हो बरोबर आहे पालेभाज्याच उत्तम आहेत.
हो हो पाल्याभाज्याच उत्तम आहे आणि पालेभाज्याच खाल्ल्या पाहिजे शक्यतो जेवढ होईल तेवढ पालेभाज्या म्हणा जे करता येईल पालेभाज्या पासून काही बनता येईल आपले हे धिरडे झाले काही थालीपीठ झाली अस नवनवी न बनवून ते खाऊ घातलं. ते पण चांगलं आहे जे हेल्दी आहे ते पण घरचच.
चालेल टाईम बघताय ना तुम्ही झाले माझ्या मते.
हो हो चालेल चालेल. चांगलं वाटलं बोलून तुमच्याशी ठीक आहे, हो हो चालेल धन्यवाद हो.
तुम्ही ठेवा तिकडून तुम्ही केलाय.